हो नमस्कार ताई.
नमस्कार कसे आहे तू?
तू सांग तू कशी आहे? मी तर खूप छान आहे.
मी पण खूप छान आहे अगं आजच्या आपल्या कॉलेजमध्ये उशिरा रात्री खदी लालसा या विषयावर संवाद सादर करण्याचा म्हणजे वि चर्चा झाली होती ना. विषय ऐकून मला खूप जास्त उत्सुकता वाटली.
मलाही कारण ती समस्या आजकाल खूप लोकांमध्ये दिसून येते ना विशेषत विद्यार्थी. नोकरी करणारे आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणारे लोक यामध्ये जास्त अड अडतात ना.
हो खरंय आहे खरं सांगायचं ना तर मलाही कधी, कधी रात्री अकरा, बारा वाजता म्हणजे अचानक चॉकलेट किंवा चिप्स खायची इच्छा होऊन जाते.
तू एकटीच नाही ग माझ माझ्याही बाबतीत असंच होतं. पण काही अ आधी आपण समजून घेऊया की उशिरा रात्री अ खाल्याची लालसा म्हणजे नेमकं काय?
आता बघ रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याची जी आहे आज अ आधी पुन्हा काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणे. म्हणजे उशिरा रात्री खाण्याची लालसा.
म्हणजे त्यावेळी नेहमीच खरी भूक लागली असं का?
नाही अनेक वेळा तर ती खरी भूक नसते आपली ती सवय अहह ताण किंवा जी स्ट्रेस वगैरे आपण म्हणतो ना ते असते कारण अ हे सगळे काळ कारणामुळेही असू शकते. आपल्याला जी भूक आहे ना ते.
अ म्हणजे पोटापेक्षा मनाला जास्त खायची इच्छा होते असं.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. यालाच आपण अनेक वेळा इमोशनल इटिंग असे म्हणतात.
मला वाटत की? मला भूक ला लागते म्हणून मी खाते.
नाही, नाही, कधी, कधी भूक असते पण अनेकदा तर फक्त काहीतरी खाण्याची इच्छाच असते म्हणून स्वतःला आधी विचारायचं मला खू अ म्हणजे खरंच भूक लागली आहे की नाही?
हा प्रश्न खरंच उपयोगी आहे ग.
हो जर खरंच आपल्याला भूक असेल तर हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. पण फक्त कटांग अ कंटाळा आला म्हणून खाणे टाळावे ना.
ही लालसा निर्माण होण्याची कारणे कोणती पण?
बघ ही सगळी जी लालसा आहे ना
अनेक कारणे आहेत ना. दिवसभर पुरेसे न खाणे. रात्री उ उशिरापर्यंत जागण जागरण होणे. मोबाईल किंवा टी. व्ही पाहणे, अभ्यासाचा ताण अ मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फ्रूट ची सवय म्हणजे ही फक्त खाण्याची सवय नाही. तर जीवनशैली संबंधी पण आहे. अगदी बरोबर. अभ्यास करताना मला सतत काहीतरी खायची खावसच वाटतं. कारण मेंदूला काम करताना ऊर्जा लागते पण त्यासाठी चिप्स किंवा चॉकलेट आवश्यक नसते. मग काय खावं फळे भाजलेले हरभरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, दही, किंवा दूध हे चांगले पर्याय आहेत. मी अनेकदा रात्री इन्स्टंट नूडल्स बनवते. अधून मधून ठीक आहे. पण रोजची सवय चांगली नाही. का कारण अशा प्रदार्थांमध्ये मीठ आणि चरबी जास्त असते. पण शरीराला आवश्यक पोषण तत्त्वे कमी मिळतात ना. मला चॉकलेट खूप आवडतं. मलाही आवडतं. पण रोज रात्री खाण्यापेक्षा कधीतरी आपण कमी प्रमाणात खाणं चांगलं ना. झोप झोपेच्या याच्याशी काही संबंध आहे का? हो. अपुरी झोप घेतल्याने, काही लोकांना दुसऱ्या दिवशी जास्त भूक लागू शकते. त्यामुळे, वेळेवर झोप घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे रात्री एक, दोन वाज जेपर्यंत मोबाईल वापरणे हे चुकीचेच आहेत ना. हो. त्यामुळे झोप उशिरा लागते आणि मध्येच काहीतरी खायची इच्छा होऊ शकते. मला वाटतं ही सवय बदलायला कठीण असेल ना. सुरुवातीत थोडा कठीण वाटेल, पण अशक्य नाही. कसं? उदाहरणार्थ रात्री जे अ जेवण वेळेवर कर. जेवताच प्रथिने आणि भाज्या अ ठेव. झोप. झोपण्यापूर्वी पाणी पी. जंक फूड घरात कमी ठेव. मोबाईल वापरण्याची वेळ कमी करा. हे उपाय खूप सोप पे. आहेत हो. पण सातत्याने महत्वाचे आहेत. कारण, अनेक जण म्हणतात, मी दिवसभर काही खात नाही. म्हणून रात्री भरपूर खातो. ही सवय योग्य नाह. दिवसभर संतुलन आहार घेतला तर रात्री जास्त भूक कमी होऊ शकते. रात्री फळे फळे खाऊ शकतो का? हो. पण प्रमाणात सफरचंद, पपई किंवा पेरू यासारखी फळे चांगले पर्याय असू शकतात. दूध पिणे योग्य आहे का? काही लोकांसाठी झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे आरामदायक वाटू शकते. अच्छा, मी आता एक गोष्ट नक्की करणार आहे. कोणती? रात्री खूप भूक लागली तर, काही आधी एक ग्लास पाणी पिणार आणि मग विचार करणार की, खरंच भूक आहे की फक्त इच्छा. खूप छान गं. हा छोटासा बद्दल मोठा फरक पडू शकतो. आजच्या या युगात लोक खूप जास्त फास्ट फूड कडे अट्रॅक्ट झाले आहेत म्हणून, आपण त्याच्याकडे थोड मागेच जावं ना. रात्रीची झोप पूर्ण करून सकाळी लवकर उठणार. हे आपल्या शरीरासाठी खूप योग्य असतं. हो, आजच्या चर्चेतून मला समजलं की, उशिरा रात्री खाल्ल्याने, लालसा ही फक्त पोटाची गोष्ट नाही तर आपल्या सवयी झोप आणि जीवनशैलीशीही जोडलेली आहे. अगदी बरोबर, योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि